आऊ.
आवाज येतोय माझा?
येतोय की.
हा, हा, काय केलंस? काय नाही, बसल्या मी बग.
हं हं हं.
जेवलीस का?
जेवलो, तुम्ही?
हो, जेवलो की.
हा हा.
हम्. बोल की, काय केलंस?
काय बसलोय निवांत. काय करायलासा तुम्ही?
मीपण बसले आहे बघ, पाऊस आहे का?
हो, आता जरा वातावरण झालंय.
हा हा. ईकडे नाही पाऊस, थोडसं वातावरण झाला
हा हा.
काय मग? अभ्यास वगैरे झाला का? अभ्यास झाला
हो, चालु हाय ना अभ्यास. हो, हो, चालू आहे.
काय मग जेवण, काय करतेस का नाही? काय नाय बघ, जेवण वगैरे काय करतेस का? हा, हा, रेसिपी एका रेसिपी माहती आहे का?
हो माहिती हाय की.
कोणती माहिती आहे? ह्ा
चिकन बिर्याणी.
हा सांगणार का मग मला, कशी कशी करतात?
सांगतंय की.
हा बोल ना.
स्वच्छ भांड घ्यायचं. त्यामध्ये चिकन घ्यायचं. चिकन स्वच्छ धुवायचं अं चिकनमध्ये हळद थोडी टाकायची. लाल तिखट टाकायचं बिर्याणी मसाला थोडा टाकायचा. धन पावड्यावर जिरं पावडर अं आलं लसूण पेस्ट चवी चवीनुसार मीठ. कोथिंबीर ज जरा दही घालायचं.
आणि चिकनला जरा ते मॅगिनेट हलवायचं. आणि अर्धा तास तरी ठेवायच हॅलो हॅलो रेंज नाहाये तुम्हाला हॅलो हॅलो हॅलो -हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो होॅो